हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय?
हा येतोय.
अं काय करालाय?
हा स्वयंपाक चाललायच, तुम्ही काय करायलाय.
माझा पण स्वयंपाक चाललाय.
व्हयं पाऊस काय म्हणतोय?
पाऊस जरा कमी आलाय आता.
हा!
तुमच्याकड?
हा इथे पण नाही आज पाऊस.
हं हं तब्येत बरीय ना?
हाय बरी ऐके.
काय झालेलं?
काही ते जरा वातावरण एकदम. चेंज झाला ना पाऊस, आणि नंतर एकदम आबााळ.
हा आणि दोन दिवस तर गरम होत होत.
हा तसं झालं ते एकदम.
घाम येत का?
हा मग ते जरा फरक दाखवते, असं वातावरण एकदम बदलल्या मूळ.
हा! पाऊस त असं लग चार दिवस, पाऊस झाला.
हा!
आता अस लई किती ऊन पडत ते काय माहित किती.
काय माहित, आणि तिकड देहू, आळंदी, कुठं तिकड हे आलेय ना?
पुर आले होय. म ते आता वारी ला लोक जाऊन येऊपर्यंत थांबेल पाऊस, नंतर आणी सुरू होईल.
हा हा खर पूर आलाय तिथं, आणि कसं?
म्हणजे पुर आलेला, म्हणजे ज्या दिवशी पाल खी निघणार होती त्या दिवशी पाऊस कमी झाला. आणि पाऊस
हा, हा, हा म्हणजे देवाचं कायतरी हे कृपाच, हा हा मी तो व्हिडओ बघितला आलेला.
तोच म्हणे हा अचानकच असं झालं म्हणे कि पुलावरून पाणी जात होत इंद्रायणी, नदीच्या.
हा!
आणि. एका, एकाच तासासाठी पाऊस बंद झालेला, आणि वारकरी सगळे जमलेल आहे पण त्या वारकऱ्यांनी वारकऱ्यांच ल क्ष गेलं म्हने असं मोठा भोवरा, निर्माण झाला पाण्यात.
हा
गोल गोल असा
हा
आणि अचानकच पाणी झर झर झर ओसरलं म्हणून
ओसरला हा हा ते देवाचं काहीतरी हे
हा म्हणजे विठ्ठलच आला साक्षात वारकऱ्यांसाठी धावुन हं आता वारकरी निघले आता काल परवा निघली दिंडी वारीत तरी आता पंचवीस तारखेला एकादशी म्हणल्यावर त्याच्या आदल्या दिवशी पोहोचत असेल किंवा त्या दिवशी सकाळी पोहोचत असेल
म्हणजे तिकडून इकडं पंढरपूरला येतात काय?
हा देहु आळंदीतन पंढरपूरला
पंढरपूरला हा
हा
भरपूर भक्त जातात ना दिंडीतन पण लांब लांबचे आणि सगळीजण कस आता भक्ती मार्गाकडे जास्त हे झालेत
हं अध्यात्माकडं झालेत जास्त
हा
आता ग्लोबल दिंडी निघाली आहे की वारी लंडनहून
म्हणजे ते काय?
लंडनहून निघाली वारी
कुठं आपल्या इकडं
हा पंढरपूर साठी चालत म्हणजे लंडनची लोकं परदेशातली
हा हा
असा अकरा देशांतली माणसं याय लागल्यात पायान चालत
हा हा
म्हणजे त्यांना किती दिवस लागतील बघ तिकडून इकडे यायला?
होय होय कारण इथल्याही तो यायच झालं तरी पण पंधरा दिवस किंवा महिना जातो.
हा महिना लागते हा म्हणजे किती दिवस दोन दोन महिने लागत असतील
दोन महिने पण नाही जास्त झालं म्हणजे भरपूर अजून लागेल
भरपूर म्हणजे त्यांच विमानाने थोडे पर अंतर येत असतील
हा
कारण भरपूर लांब इतक दिवस
नाही महाराष्ट्रापर्यंत येत असतील महाराष्ट्रातून चालत येत असतील. ना असं पण असल हा महाराष्ट्र जर जे मुख्य ठिकाण आहे तिथून असं काय तर
हं पुण्यापर्यंत आळंदीपर्यंत अस हम्म हम्म असं काहीतरी असेल ते अकरा देशांची माणसं आहेत वारकरी
होय आणि ते जेव्हा दिंडीत ते त्यांची सेवा करायला पण असं भरपूर हे असतं ना
होय होय होय संघटना असतात संस्था असतात किंवा वैयक्तिक माणसं असतात
हा हा त्यांना काही असं कमी पडूच देत नाहीत
पडू देत नाही चहा फळ नाश्त आता जेवण कपडे, रेनकोट पावसा पासून वाचायचं छत्री, बूट, चप्पल सगळं हे त्यांना हा. आणि इतकं आनंदी वातावरण असतं वारीत म्हणजे जिथ ठिकाणाला मुकामल असते कणा वारी
हा!
तीथ आस रात्रभर म्हणजे वारकर असतात ते भजन कीर्तन वगैरे म्हणतात
हा!
आणि अ ज्या म्हणजे त्यांचा आधी ठरलेला मुक्काम असतो त्या त्या जागेचा मालक असतो म्हणजे त्या अ मुक्कामी स्थळाचा एखादा नेतृत्व करणारा कोणत असतो.
हा!
मग तो सगळी सोय करतो ना जेवणाची मग त्या गावातल्या सगळ्या बायका वगैरे येऊन चपाती पोळी भाजी आस काय तर वगैरे बनवतो आपण आणि हे करे सगळे भजनात दंग
हा हा!
हा नऊ वाजे नऊच्या दरम्यान जेवण का नाही आवत सगळं. नंतर मग बारा अकरा पर्यंत भजन म्हणतात. नंतर झोपी जातात आणि पहाटे पाचला उठतात. सगळं आपलं आवरतात आंघोळ वगैरे आणि परत चालायला
हा!
असं प्रत्येक मुक्काम ठरलेला हा म्हणजे सकाळपासून चालायचं ते संध्याकाळपर्यंत चालायच.
चालायच हा.
थांबाय थांबायचं नाही मग कुठं एक दुपारच्या जेवणासाठी कुठ तरी मी थांबतात. आणखी चार वाजताच्या चहा साठी थांबतात.
थांबतात हम् हम् आणि मध्ये आधी मध्ये काय रस्त्यावर असं कोण तर असत्यातच की.
हा असं स्टॉल लावून उभारलेले असतात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी.
हा!
आणखी इतकी सेव आणि नसते एखादी म्हणजे माणसं कशी असते म्हणजे पाय वगैरे दाबून देतात डोकं दाबून देतात. पायांना त्यांच्या तेल चोळतात अशी पण
नंतर ते एक मध एक आलत ब्युटी पार्लर तर्फे होतं ते. केस त्यांचं हे करायचं कटिंग करायचं पण ठेवलं होतं त्यानी.
म्हणजे
वारकऱ्यांचं हा पुरुषांचं.
हा तेच की हा म्हणजे महिला काय म्हणजे अगदी वयस्कर महिलाच असतात तरुण महिला जास्त नता तिथे. हम् वयस्कर महिलांच काही केस कठीण असते फक्त पुरुषांचे केस दाढी वगैरे
हा केस दाढी कारण कसं एक महिना तेन मोडतोय ना त्यातच हा.
तेच चांगला उपक्रम केलाय बर झाल त्यांच्यासाठी हम्म.
आणखी जेवणाचं चहाचं वगैरे सोय असतेच.
हा म्हणजे आता जे जे जाऊन येतात ना जीतकी लोक सगळे सांगतात की चांगलं असतय. म्हणजे गैरसोय असं कोणाचीच होत नाय.
गैरसोय म्हणा आणि त्रास पण काही होत नाही ना पायांना. हा आणि म्हणजे ओढ लागले असते पंढरपूरमध्ये कधी पोहोचायचं. र कधी चालायच ते बरोबर चालायचं. होता येईल तेवढं भरभर चालायच प्रयत्न.
हा हा.
त्यांना काय वाटत नाही.
हा हा.
एखादा लग्न समारंभ असल्यासारखं किंवा एन्जॉय केल्यासारखं असं देवाचं नाव घेत देवाचं नाव घेत.
जायच.
जायचं. ते छान वाटत.
मग म्हणजे जाताना पायी जायचं आणि येताना मग. बसमधून तिने यायचं का यायचं ह ह.
आणखी मग जाताना तिने आपल्या बरोबर सगळं. घेऊन जातात आपले कपडे वगैरे.
हा हा म्हणजे ते एखाद गाडीतील सोबतच असत्या ना.
हा त्यांच हा लागलं तर एखाद्याच पाय दुखाला किंवा काय झालं तर. त्याला तात्पुरत तासाबरापुरत त्याला त्या गाडीत बसून येतात.
हा हा. शक्यत असं कोणाचं ऐकूनच नाही की असं दिंडीला गेल्यात आणि अस. हे झालं हे दुखलं ते नाहीच
हा दुःखच नसते कोणाच.
नाहीच ते देवांच्या ओळीन असं दुखतच नाही.
हां दुखत नाही. एखादी नवीन जाणारी व्यक्ती असते त्याला जरा त्रास होत पहिल्या दिवशी.
त्रास होते हा.
हा नंतर काही नाही झा
हा म.
हम्.
तरी पण आता तरुण पिढी पण जास्त म्हणजे ह्याच्या्याकडे ओळायला लागली.
वळायला लागल्या.
हम्म,
देवाकडे, देवधर्म, भजन, कीर्तन अ असऽ म्हणजे दान धर्मऽ
होय,
असं जास्त विचार करायला लागले
करायला लागले.
हा म्हणजे जितका आपण पैसा मिळवतो त्याचा निमा किंवा पाऊसचा तरी दानधर्म करायचा अस
करायचा.
प्रत्येकाने संकल्प केलेला.
हा,
हम्, आणि ते चांगलंच आहे ना,, पुढच्या पिढीसाठी ते, बरोबरच आहे.
होय,
मुलांचा, मनावर संस्कार.
हा,
मुलं त्याप्रमाणे वागाय लागतात मग. आ तर मध्यंतरीचा काळ कसा होता,, इन्कम कमी,, खर्च जास्त,, घरात लोक जास्त. त्यामुळं, असं मिळवणारा कमी येन कमी आणि खर्च जास्त असा होत, त्यामध्ये त्यांच्यात दान धर्म म्हणा, किंवा दुसऱ्याला देणं ही भावनास त्यांची कमी झालेय,, माणसांच्या मनात. मग आता कसं झालंय, इन्कम पण जास्त आहे, एका एका घरात चार चार. लोक सरकारी सर्विस ला
होय होय, शिक्षण पण तसं केल्यात ना, आत्ताच्या हने.
ते कष्ट घेऊन शिक्षण केलेलं असते तिने. आईवडिलांनी पण कष्ट केलेले असतय, आणि मुलांनी पण अभ्यासात कष्ट केलेले असतय. दोघांच्या कष्टांचं चिज झालेलं असत.
हा.
हम्म. मग तस ते म्हणतात ना. जैसे ज्याच कर्म तसे फळ देतो रे ईश्वर.
होय होय.
हम ग करून जातेय. आपण आता मुलांसाठी थोडं कष्ट घेतलं त्यांनी पण कष्ट केलं, आईवडिलांचं कष्ट समजून, तर त्यांना फळ ते चांगलंच मिळतय.
होय.